काही नाही ब बसलोय.
हा हा कॉलेजला गेलतास काय?
गेलतो की
काय झालं मग
काय आज आत्ता आपलं वेगवेगळं लेक्चर झाल्यात. नाही तर चार पाच दिवस झाले कंबाईनच लेक्चर होते.
हा हा आणि म शेताव गेलतंस काय?
शेतावर आज जा म्हणालते पप्पा
हा.
एक वाजता फोन करून सांगितलंय जा म्हणून म आत्ता जायला वेळ होणार त्यामुळे म्हणलो उद्या जातो लवकर.
हा हा उद्या कितीला जाणार आहेस मग
उद्या म साडे अकरा वाजता जाणार.
आणि यायला किती वेळ असतोय म
साडे अकराला गेलो जर का पाऊस मोठा पडला तर येणार. नाही तर मग पाच वाजता निघणार.
हा हा कसं जातंयस म
आपलं वडाप किंवा बस जास्त तर वडापणच जातोय.
हा हा नेमकं नेमकं. कुणी कड हाय शेत तुमचं?
आपलं गडमुडशिंगी
देतेत का घुणीवडा.
तिकडं ते कारखाना आहे माहितीये.
कुठला?
अ पशुखाद्य कारखाना
हा हा.
त्याच्याइकडं हाय.
म्हणजे गावात हाय काय असं आउटसाइड ला आहे तेे.
गाव असं पुढ हाय आणि गावाच्या असं बॅकसाइडलाय.
हा हा हा.
जे असं समज की गांधीनगर आणि मुडशिंगीच्या मधी
गांधीनगर आणि हा हा. मग काल काल हा हा. आणि ह्याचं उद्या काय करणार मग आता जाऊन तिथं.
उद्या पाणी चालू करायचंय.
एवढंच.
हं.
पाणी काय एकट्याला पण घालता येतंय ना
होय
मग तिथं भाऊ पण असतोय ना तुझा कायतर
भाऊ असतोय खरं आत्ता भाऊ कामावर जातोय नै
ते कसलं काम करतंय
उक्त्या आत्ता एमआयडीसीत जातंय
हा हा मग तू एकटंच जातंयस काय पाणी मारायला
हम्म
हा हा
आत्ता तरी दोन महिने झाले मला एकट्यालाच जाय लागतंय
आणि पप्पा आधी
आधी काय भाव असायचा?
भाऊ आणि तु घालत होतास काय?
हम्म
हा हा..
त्यामुळे भाऊ काम चालू करायच्या आधी ठिबक वगैरे जोडून घेतला आम्ही.
क बघच्या
हम्म..
ठिबक सिंचन ते कारंजा आणि पाणी उडतेय ते
नाही नाही कारंजा वानी नाहीय.
म..
तुझं असं थेंब थेंब पडते असं
थेंब थेंब पडतय व्हय
हा
म्हणजे पाईप मधण..
हा..
हा- हा..
त्यातद दोन ठिकाणी केले तिसर विहिरीपाशी केलेलेच नाही अजून ते
त्यांन नेमकं काय होतय पूर्ण शेताला पाणी पसरतय का नाही?
पसरतय की
पूर्ण शेताला
हा
हा- हा मग तू जाऊन नुसता ते चालू करतयस
हम्म आता मला चालू करायचं उद्या विहिरीपशी
हा..
तिथं टिबक वगैरे काय घातलेलं नाही डायरेक्ट पाणी सोडाय लागतय.
ते कसं सोडायचं असतय
डायरेक्ट म्हणजे आपलं पाठ माहिती आहेत?
हा माहितय की पाठ सऱ्यात न त्या
प्रत्येक सरीत सोडायचं पाणी
हे असं एका सरीत सोडल की ते दुसऱ्या सरीत जात नाही काय?
तसं केलेलं नाही आम्ही कारण की उतर ते असल्यामुळे दुसऱ्या सरीत आर्दी पण जात नाही
म्हणजे असं एका लेव्हलला नाहीत काय जमीन?
हा अस वर असा चढ आणि खाली गेली की असे उतरतेय
हा -हा म.. खरं तेची लेव्हल पण करता येत्या ना?
करता येतय की
मे तसं केलेलं उलट पाणी घालायला पण बरं पडतय ना
बरं पडतय व्हय खरं लेव्हल केली की वरची माती खाल्ली जाते नाही दुसरी तर आज शेतात असल
म्हणजे
केली तर सगळ्यांनी एकदम कराय पाहिजे रे लेव्हल
हा
असाय
मग तिथं काय तर असं तुम्ही तेवढंच सिमेंटच अस काय तर केलं तर किं विटा वगैरे लाावला तर
ते मग्या असल्यामुं आहे राहात
राहतच नाही का
हा
इकड तिकडे पडतेय
हो
हम्म
करायचं असलं तर पूर्ण माती पहिला काढायला पाहिजे तेवढी
हम्म
तेवढ्यारीतली दगड लागूसोप
हा
तिथनं मग सिमेंटचं कराय पाहिजे असं
हम तर ते बरं पडते नाही पाणी एकदा सोडलं की डायरेक्ट त्या टोकाला थांबायचं
हम्म
काही क एकदा असं अडकते कुठं पाणी
पाणी नाही अडकत
म्हणजे असं कुठ तर साईड ला वगैरे देन जाते का सरात नाही सोडून
हा भरलं तर मग पुढच्याच्या शेतात असं जाते ते काय चालते इ सड
तेवढं गेलं तर काय होतणार का
हम्म फक्त तस सोडलं तर वेळ लागतेो डायरेक्ट सोडलं तर
हा हा पण काय करत बसाय लागत नाही ना सारख्या सारखं
सारखं सारखं म्हणजे खालीवर बघाय लागते किती भरल्या काय नाही वगैरे बघाय लागते ती बंद करून दुसऱ्या चालू करायच्या
म्हणजे दोन्हीला पण तेवढंच काम लागते अस का कमी जास्त नाही
नाही नाही टिबकच उलट तो चालू केलास एकदा पाईप वगैरे सगळे केलास की बसू शकतो
हे भघतना आहेे आपल्या सरांच सांगलय
हा
एका सरीला दुसरी सरी जॉईंन नसते काय
हा
आणि एक सिंगल सरी म सिंगल सरी ला पाणी घालताना कस
सिंगल ला तुझ वेळ लागते
तेस क
हा,
आणि एकाला दुसरी जॉईंट असली जर का सरी तर ते एक भरले की दुसऱ्या सारीत जाणार दुसरी भरली की तिसऱ्या सारीत जाणार
नाही नाही दुसरी तिसऱ्यात नाही जात एका वेळेस तू दोन वाज त्याला जॉईन करू शकतेस,
का तस का
एकातन दुसऱ्यात तत पुढच्या याला परत एकातन दुसऱ्यात असं
ते एका सरीला पान दिले कि ते पुढपर्यंत शेवटपर्यंत जात नाही
हा,
का तसं का होते.
म्हणजे तो असं एकात ना दुसऱ्या दुसऱ्यात ना तिसऱ्यात म्हणतोयस ब
हा,
तसं नाही होत ती,
का?
एकातन दुसऱ्यात फक्त जाऊ शकते. तिसऱ्या तास पूर्ण वळत नाही पाणी वर येऊन,
काय करत तसं काय होत ना ओळत का नाही यामध्ये,
प्रेशर लागते रे पाण्याला तेवढं जास्त,
मग ते भरून त्या सरीच्या वरुन दुसरीकडे वाहते का त्या
हा तसं म्हणलास तर मग ते दुसऱ्या शेतात जाते भरून व्हायचं म्हणलं तर
आणि मग वाट पाडली तर जरा त्याला अशी
नाही.
ते जातच नाही का तस, म्हणजे शेवट दोन वेळ काम तेवढं चाललं
हम्म,
आणि ठिबकत कसं म्हणलास,
ठिबकचम्हणला तर तुला काय दरवेळेस फक्त पाईप जरा सरळ करायला लागत कारण कि, वाऱ्याने हालते वैगेरे
हा,
पाईप सर्व करून चालू केलास किंवा काय बसायचं निवांत
मग ती पाईप कुठे असत्या खाली जमनीच्या की वरती असत्या दोन फुटा वैगरे,
जमिनी लेवललाच असते, स्टार्टिंगला, तो जेथे रोपं लावला आहेस त्याच्यावर ठेवू शकतो आहेस.
हा,
जरा मोठी झाली तर मग खाली ठेवायची त्याच्या.
हा म्हजे पाणी जमिनीवर जाते का ते अस ऊसावर जाते.
जमिनीवर जात,
पण तेवढं बास होतील थेंब थेंब पडतात ना?
हा, सहा सात तास चालू ठेवायच
थेंब थेंब थेंब
हा,
ते तरी केवढं होते.
तुझं तू डायरेक्ट सोडलास तर जेवढे होते त्याच्यापेक्षा निम्मतरी होते. दोन दिवस जाऊन चालू ठेवलास बास कर लई झालं,
म्हणजे,
म्हणजे आता तू ठिबकण दोन दिवस सहा सहा तास चालू ठेवलास तर आठवडाभर चालू करायला लागल? -
हम्म. मग त्याला किती खर्च आला बघ हे कराव लागेल तुम्हाला
ठिबकच्या याला तरी साठ सत्तर आला की.
कमी जास्त होते का कमी याचात होतय.
जास्त होतेय खरच.
पण न एकदा-
एकदा केलं की मग दोन तीन वर्ष काय बघायचे नाही.
का दोन तीन वर्षांनी काय कराव लागते?
पाईप जरा खराब होतो नाही. पाईप खराब होतो रे. उन्हान म्हण परत तू ऊस वगैरे काढताना पाईपीला कट लागतात.
हा.
त्यामुळे.
आणि मग ऊस वगैरे कापताना काढलं तर पाईप? -
तीच की पााइप तू- काढणार जेव्हा ते मातीत वगैरे अडकले असते ओढताना तुटत्या वगैरे.
त असत कोणती असत्या पाईप प्लॅस्टिकची का रब्बरची?
प्लास्टिकची.
हा हा. मगं आणि तेच आता त्याला पाणी विहिरीचच येते ना? - ठिबक सिंचन ते कसं मोटर हं.
मोटरन अस ज तो रेग्युलर सोडणार तसंच खर त्याला एक मोठ्या आडवी पाईप जोडायची.
हा.
त्या आडव्या पाईपीला तुझ्या या बारक्या बारक्या पाईप जोडायच्या सगळ्या.
हा, हा हा. चालते तरी ठेवू का मग?
चालतय.
हम्म.